हॅलो
हॅलो हा बोल
हा बोला
चला जेव
नाही स्वयंपाकच करते अर.
हा काय
हो तुमचा.
येना जेवण करायला.
माते जेवण चालू आहे का?
हा
हा हा
काय करून हा का
हा माया्या अगोदरताच बस बाकी अज!
हम्म आवाज देऊ राहिली का ती तुला!
मा ते ते म्हणते मी पोळ्या करतो
माय करू देन तिलेच पोळ्या
ते पढ्या आम्ही करत असली की मग तिचं म्हणणं की मग तू नको करून मी करते मग जा आम्ही करत नसते. कि मग त्याच्या अगोदर करायला पाहिजे की नाही.
हा तू बसेला तेव्हा ति चालू वयला पाहिजे गॅस पाशी.
मग मग मी आल्यावर करते.
तरी समजत नाही बिचारे.
ह हम्
चालातशील मस्त.
हा मस्त चालते बोलत नाही फक्त! नाही बोलत मी एवढी नाही बोलत बोलते थोडीफार पण जास्त.
हम् एका वर्षी झाले ना तर ते.
हा दीड वर्षाची झाली ना
बोलत नाही अजून
नाहीय
ते बोलाला ना ग पाहिजेच होत ते
हा हा ते कायत इकडे लेकरणीने बोलायसाठी त आपणच बोलतो
होले तर नाही हो ते ते खेळ्यासाठी कोणीच नाही
हा मग ते कसं खेळता खेळता लेकरू बोलण शिकते ना
हा
तिचं तसं नाही ते आपल्यासोबतच बोलते ना आपण तिच्यासोबत काही खेळत नाही कसं लहान लेकरू लेकरराचं पाहून करत अस तिंदे कुड की चला हा हि लेकरू बोलते मग मी बोलून पाहिते या येते मला येते का पाहतो
हा हा आता बोळी नसते काही नाही मम्मी गिम्मी तर मनात असशीील ना
हा तसं म्हणते मम्मा म्हणते पप्पा म्हणते ते आजी म्हणते आई म्हणते बाबा म्हणते हा दे घे अस बोलते
हा काय आता पोळ्या लाटणं चालत का बाईच्या मग
नाही ते आता गेली तिकडे.
गेली का चालत चालत. मस्त दिस तशी ांम राातशी डाळीत जाडी.
हा मस्त दिसते नाही आता हालत बारीक झाली तिची पहिला अगोदर मस्त होती ते आता ते ह हालत खराब झाली तची
हां का? तसं झाडंही इथलं चांगलं वाटतं मसं पद्धशर चांगलं वाटते.
हा.
सांग भाजी काय बनवली करायचं नाही.
भाजी वरण वरण वरण
हा स्वेपाक हा का?
हा. तु्ही ना काय केला.
आम्ही बी अंडीची चटणी केली आहे.
हो का?
हा किती किती झाले तु पुढे ग.
मग ते अगोदरचेच तर नाही झाले हॅलो.
पहिलं म्हणजे तर तिसऱ्या महिन्यात टार झाल तर तो की काय?
हा हा आता सध्या आला ना हा.
हा.
हा नवीन आला तो नाही. अगोदर चालू होता आता हा आज किंवा उ काल आला ना म्हणता.
हो तिश तर टारसाई कि नाही तो पूर्ण म्हणजे त्यातला काय किती झालं तू आहे.
पंधरा.
पंधरा झाले काय?
हा. तुणचे आता आलाच नाही ना.
ह मग मी तेन राहिली.
ते बाकी आहे म्हणून आलं नाशनना.
हा.
हम् तुमचं झालंय का?
नाही. मला प आता हे तु संघ बोलल्या नंतर होतील नाही पंधरा
होव का?
हा कोणी बोलण्यासाठीच नाही ना होत सगळे जे झाले कम्प्लीट
मग आपण एक काम करत जाऊून तुमला लाव जा मी तुम्हाला लाव जाईन.
हा मग नी तेस म्हून राहिली मले की नी सीमा ताईन नंबर दिला. मण सचिनच्या बायकोच राहायला म्हणा टारस पूर्ण व्हायचं चितल तू तिले करून पाय हो.
हा आणि ह्या बाळाचे जे झाले ना त्या बाळाचे लागते पण त्या बाया उचलताना बोल.
ह बोल. ते बोलण जीवारीती कोणाच बी काम झाल्यावर कोणा जीवारीती
सना
हा आता मी किती जणांनी फोन केला कोणी म्हण. ते मला टारस् पूर्ण झाला आता मला वेळ नाही असंच कारणात म्हटलं तर जा बा. शिमाबाैले केला ते म्हण थांब म्हणत मी सध्या मा टस पूर्ण करून राहिली.
हा
नंतर लागजो मग तसं तर दुपारी आम्ही बोललो होत तर म्हणला सचिनच्या बायकोचं राहिला म्हण टार पूर्ण व्हायच असशील तर तू तिच्या संघ बोल म्हणत आता दहा नाही काही तर सात सात कॉल तरी होती तु
हा
मटलं पाहतो आता मग टीचर सांग बोलीन मी
आज मी लावलाच नाही फोन मध्ये कारण कालच्या दिवशी बाहेर लावलं तर कोणी बाहेया उचलत का डायरेक्ट काही नाहीच सांगत
ह
बोलताना आणि कामात आहे काय असं करत
हा
ह आता आता हेच झालं
हा त्याच झालं ना आता पूर्ण ते आता फोन उचल ती नाही ते तिकून कार्य खोललच नाही तर फोन लागतच नाही आपला
हा ना
सगळीत मोठा विषय ह आपण दिले समजा आपण तिथं पाहिल तोडी चालल ह म खळी लागनी हम् मग आता तू आपल्या व्हॉट्सअप ववर ग्रुपवर त्याच्या सच बोललीशील ना
नाही नाही वेगवेगळ्या बाया आहे हा त्यास ना त्याच्यावर त्याच्यासोबतच
हम तसं तर मग आपल्या भुयातलं कोणीच नाही आहे
नाही ना दानापूर दानापूरच्या बाया आहे काही
मी बी दानापूरच्या बायासघच बोलली आपल्या सोनदळ्यातल्या बायाच नाही आहेत
आपल्या सौदााळ्यातल्या बाळाचे तीन चार बाळाचे नंबर आहे म आकडे पण त्या बा उचलताना फोन फक्त तिच्यातली एकच बाई त कविता नावाचा आहेे ती ए का काय उचालते फक्त काही अळणाव पण अर्णाव काही माहिती आहे नाही ते बाई समजले पण कविता ना बाई आहे ते बाई उचलते पण किती दाखव हवी लावलं त तेस विचवतेो फोन हा
हा काय
हम् मस्त बोलते ना म्हणजे आपल्याला बोलायचं काही कामच नाही फक्त होच करा आपणजून बाई मस्त बोलते
अ मग तसच पाहिजे ना बोलणार पाहिजे मग त्या गोष्टीत दहा मिनिट जायला काही टाइम नाही लागत
मग आणि आपल्याला समजत नाही कसं आपल्यालाओखी असलेला तुमची महीओखी आहे तर मग आपण बोलू शकतो आपल्याला वाटत बोला आणि असं बिना ओळखीच्या यायचे कसं काय बोला तेच समजत नाही
मग तेच आहे ना असं वाट काय बोलायचे संग आता काय विचारा येईल
मी तू विचारतो कशा आहे तुम्ही
अ
ते वाळा हसताात अं
म्हणजे प्रत्येकाला विचारतं की काय
हा मग काही सापडतच नाही बोलायला कायच बोला ते याच्यासोबत बोयचं सांगायलाय का नाही तर मग काय करते त्या ते म्हणते की तुम्हीग फो चालूच राह द्या एक साईडले ठेवून द्या वाटलं तुम्ही कामा अस तर काम करा हा फोन चालच राहत दहा मििट
हा
नाही बोललं तर चालते म्हटलं मग
हा हा
हे बाहेला भेटले का काही पैसे घैसे त्याचे
ते दानापुरची ताई तर म्हणात म सहाशे रुपये आले म्हणत.
काही काही बाहेर सांगून राहिले की आम्हाला काहीच नाही आले दुसरं आलं पण आम्हा काही पैसेच नाही आले असं करू राहिल्या.
हो असं ह चालू आहे ऐकण्यात आणि हे ताई म्हणत जाय क मग सहाशे रुपये आले म्हणे.
पहिले अगोदर काय म्हणता पहिले मस्त होत ते आपलं स्वतःचतय दोन दोन दोन हजार रुपयाच
ते पहिलं ना सातव्या महिन्यातचालतं तेव्हा मागच्यावरती तेला कास होत
तसच पाहिजे होतं हे काय नाही हे काही कामाातं काय करा बोलून
बोलून याचा टाईम म्हणजे सगळेचा टाईमच पहा लागते ना
म पण कोणत्या कोणत्या बाईर आता आपल्याला टाईमच का समोरच्या बाईरी टाईम आहे की नाही आपल्याला काय माहिती
मग तेच आहे ना कधी माणसाच्यािकडे माणसाजवळ फोन असते
मग मी ना तला एक तीन चार बाहेर फोन लावला तर एकदा माणसाच्या जवळच फोन होता म घरी घरी घरी जाऊ द्या घरी गेल्यावर लावतो असं चालयच आम्ही बाहेर आलो आहे कामाने माणसंही कामा लात असता मग
हा
आता म हा यायचा नंबर आहे ना चखूच्या पप्पाचा नंबर तर मग सासूच्या नावाचा कयला आहे तिच्यावर मग मी तेले बी लावतेो त्याच्या मी ते त्याच्यासोबत बोलतेो मग त्या फोना
हम्म ह काय म्हणजे कार्यापस की काय
हा
हा का
आम्ही दोन्ही सासूईरन ति चार पण मग त्याचं काही खुलत नाहीे फक्त निसता फोन लागत ते म खुलत नाही हा ते काय आले ते तास
हम्म ओळखी गेली का खेळत खेळत बाहेर
हा म सासू जोडाय ते
हा का कायकुर ना दुघी आ जेणते
का करतच नाही दवा तिकडे मी इकडे किचन मध्ये आहे
हा काय
गरमी किती कळते किचन मध्ये असं वाटे कधी निघतो बाहेरून कधी नि
मग काय त
ह
आता तुम्हाला सवयधी लेट करायची
हा
दहा साडे दहा वाजता जेवण
किती झाले मिनिट
सायबर टिकूनस
झाले आता दहा मिनिट वर आले झाले दहा मिनिट
झाले
हो करू का कट
अ
इ ना
कोणस मगत नाही म्हला म्हटलं